बोल काय चाललंय.
काय चाललय तुझं? नेहमीच हा. काय नाय आता अ स्वयंपाकाचीच तयारी असते बाकी काय चालू असते आपलं.
अच्छा अच्छा.
हा मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचांय पण म्हटलं आपलं थोडस राहिलेलं करावं.
अच्छा तर मुलं शांत बसता का?
मुलांच काय सांगायचं आवाज येत असेल कधी कधी बॅकग्राउंडला.
हो म्हणूनच म्हणायलय.
हो खूप गोधळ असतो माहित नाही का आपलं सायलेंट वर्क कधी होतं. कधीतरी झोपल्यानंतरच
हूं हूं हूं पण एवढं नाही चालणार ग
हो ना सांगितलं होत तरी मी कॉलवर म्हणून दरवाजा लावता एक मिनिट ह
मग काय तुला काय आवडतं खायला वगैरे म्हणजे कुठले र म्हणजे. कुठल्या राज्यातलं किंवा मग आपल्या इकडचंच काही असं स्पेशल असेल ना की जे तुला खूप आवडत असं.
खायला ना. खायलाच घरातलंच आवडतं शक्यतो. पण तरी आता म्हणजे. लहानपणाच्या सवयी राहिल्या नाय कसं म्हण म्हंटलं तर आता. पहिलं एवढं खाण्याचं प्रकार नसायचे माझ्या म्हणण्यानुसार. म्हणजे घरातलं खाल्लंत आता कसं झालंय म्हणून चटक चटक लागते तशी बाहेरच्या खाण्याची नाही असं नाही. मग तशीच गेली होती शा बाहेर तेव्हा. ओली भेळ घेऊन आले खाईच नसत माहिती तरी खायला घेऊन येते. असं कारण ते चटक पणट खावसं वाटतच ना.
हो बरोबर आहे. माझं पण असंच आहे म्हणजे मला चटपटीत खायला आवडतं जास्त करून. आणि कधी कधी म्हणजे मला असं चायनीज वगैरे पण खायला आवडतं पण असं म्हणतात की त्या चायनीज फूड मध्ये ते अजिनो मोटो म्हणून एक अ मसाला काहीतरी असत ते प्रकार तर ते म्हणजे खूप हानिकारक असत आपल्या हेच्यासाठी जो की मॅगी मॅगी मसाल्यामध्ये पण असतो म्हणूनच त्याला एवढी टेस्ट असते.
मॅगी मध्ये पण असतो का ते नव्हतो माहिती मला अच्छा.
मॅगी मध्ये पण असत आणि अ जे चायनीजचे जे आहेत ना मंचुरियन म्हणा नूडल्स म्हणा असे बरेच प्रकार आहेत ना तर त्यामध्ये चायनीज ह्याच्यामध्ये पण खूप असतं ते अजिनो मोटो म्हणूनच त्याला एवढी
ते होय हम्म हम्म. मला लई आवडतं चायनीज नाही म्हटलं तरी ते नूडल्स दिसतात ना बनवणारे ते बघितले की खावंच वाटत. च कि कारण नाही आणि घरी करायला गेल तशी टेस्ट पण होत नाही ना त्याच्यामुळे ती अपूर्ण राहिल्यासारख होती इच्छा. मग ते कधीतरी बाहेर दिसलं की ते खावस वाटत म्हणजे वाटतच ते खावं. त्याला किती आवरण झाली तरी म्हणजे असं होतच बाबा. आणि घरातलं विशेष म्हण मला सकाळच्या नाशट्याला चहा चपाती किंवा पुरण पोळी असेल तर ते सुद्धा ते एक आवडतं मला चहा आणि पुरणपोळी सकाळची. असं आणि भाजीचा म्हंटलं तर भाजीमध्ये पनीरची भाजी. म्हणजे ते आपण घरीही करू शकतो हॉटेल सारखी आणि पनीर मध्ये वेगळं नाही का. पनीर मिक्स मध्ये असतात सगळ्या भाज्या मग कोल्हापुरी मरा ठा वगैरे त्या भाज्या आहेत ना त्या पण आवडतात मला घरी करून खायला म्हणजे आणि बाहेर गेलं तर तेच ऑर्डर करते शक्यतो मी व्हेज मध्ये.
हा हा हां म्हणजे मला चाटवाले जे असतात ना. ते जे गाड्यावरती वगैरे असतात बघ रस्त्याच्या कडेला. अ पाणीपुरी म्हणा र गडा म्हणा भेळ म्हणा तर मला ते खूप म्हणजे आवडत. खायला म्हणजे मी ते रोजही खाऊ शकते.
हो. पाणीपुरी तर फेव्हरेटच आहे बाबा माझी पण तसं म्हंटलं तर हा.
काही वादच नाही सगळ्याच मुलींची प्रत्येक मुलीची पाणी बरी फेवर्हेटच आहे.
कोणीच नाही की आवडली म्हणजे त्याची आवड नाही असं कोणी सापडणारच नाही आपल्याला अस.
बरोबर आहे बरोबर आहे मुलांना तरी म्हणजे क्वचित आवडते.
ह घरी करायच कसं होतं ना ते असं वाटतं खूप कुठ नाही आहे बाबा. ते पाणी बनवा ते वेगळं तेवढं चिरायचं भाज्या हे करायचं. मग कधी कधी बाहेर दिसले की हेच. हा घरी करतो नाही असं नाही पण कधी कधी वेळ या बावी. लगेच खायची इच्छा झाली बाबा की लगेच पाहिजे असं तेव्हा तर मग आणावंच लागतं ऑप्शन. घरी तर ट्राय करतोच आता आपण नाही का बाहेर पाणी वगैरे कस.
नाही आपण घरी किती जरी ट्राय केली ना शेवटी. तिथती म्हणजे. ते खाण्याची चवच वेगळी आणि आपण घरी किती जरी चांगली बनवण्याचा प्रयत्न केला तरी. ती जाऊ त्याला येतच नाही.
हो ते तर आहेच की.
हम्म.
खरं तर आवडतीच म्हणायचं आहे मग.
हम्म मग अजून काय चाललंय तुला किती मुलं आहेत.
हा आम्हाला दोन मुली आहेत ना.
मुली आहेत का.
हो दोन मुली आहेत काय चाललंय गोंधळ त्यांचा खेळायचा. त्यांच्यानुसार हा आणि. आपल्या आवडीनुसार पण आहे पण मुलांच्या आवडीनुसार पण आपल्याला घरात आणाव लागतं करावं लागतं. खायचे पदार्थ म्हंटलं तर आणि मी तर काय करत अस माझे पहिले आवड. करते कधी कधी बघ त्यांच्यालाही करते असं कधी कधी खायची इच्छा झाली ना खूप. की नाही तुमचं राह दे. आज मी माझं पहिलं बनणार आल उद्यापर्वा तुमचं करू असं मुलाना म्हणत असते कारण. चटकाच लागलाय काय माहिती पूर्वी असं वाटायचं रे हे खावं ते खावं पण आता ते बाहेर. बघतो ना आपण रोड वरती. म्हणजे ते ते करावंच वाटतं आणि ते खां म्हणजे खावां वाटते.
बरोबर आहे.
म्हणजे मुलांनाकल्यामुळे सवय लागली.
नाही काही लोक ते असतातच त्यांना म्हणजे नावच दिलेलं आहे पुढ. तशी असतातच तस माझ तरी सेम. तसच आहे म्हणजे मला खूप आठवतंय.
हा आणि ह आणि आता ना मी बाहेर पडले कि ते. अ कणीस पडतात बघ कणस दे ना कायला. विकायला भाजून असतात हा. ते एक प्रचंड ते भाजलेलं घरी भाजावसरे वाटतत. ते तिथं भाजलेलं असतं ना त्याला तुम्हीाणी. ते लिंबू लावलेलं तिखट मसाला तेच खावं असं वाटतं घरी. घरी आता गॅस ह तशी चव होतच नाही कारण घरी आपल्याकडे गॅस. कोळसा कोण आणणार आणि हे कोण करणार. ते एक छान वाटत या वातावरणात आता सध्याच्या वातावरणात खायला.
हो बरोबर आहे म्हणजे तो तरी अनुभव मी नाही घेतलेला. बाहेर तरी मी नाही खात मी घरीच आणून. ते मकाचे कणीस वगैरे मी घरीच खात असते.
अच्छा. नाही पण कोळश्यावररती भाजलेला असता ना ते छान खूप टेस्ट येते. घरी गॅस वर भाजल त्याची एवढी टेस्ट नाहीयेत.
नाही मी ते भाजून करतच नाही कधी मी काय करत असते. ते गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याला उकडत असते.
हा माझ्या मुलींनी आता तसं केलं होत मला उकडून खायचं नव्हतं त्यांनी काय केलं दोन दिवस काल. आणले होते ना घरामध्ये तर उकडले स्वतः पुुरते म्हणजे खाल्ले मी त्यांच्यासोबत. पण लगेच खायचं म्हटलं की मग मी माझं भाजून खाल्ले होते पण उकडलेले पण छान लागतात की खाते की तस. ते मी पण.
अच्छा.
उकडलेले छान असतात.
आणि मी तर ते हे केलं होतं बघितलं होतं मी थोडं युट्यूबला. तर ते चीज वगैरे टाकून त्याच्यात ओरगनो आणि चिली फ्लेक्स वगैरे टाकूण.
छान हो हो माहिती छान आणि आता कसं झालंय ना. म्हणजे ते कणच आहे ना आपण कुठल्या पण पिझ्झा वरती पण असतात नाही का. किंवा सँडविच म्हण किंवा कुठले कुठले पदार्थ असते. ते पराठ्यासारखे म्हण किंवा काय असताते त्याच्यामध्ये कॉर्न असले ना. स्वीट कॉर्न खूप चांगले लागतात त्याच्यामुळे आणि चव वेगळी लागते. जार त्याच्यामुळे एक्स्ट्राचे चांगले चव लागते.
बरोबर आहे म्हणजे आजकाल काय झालंय आपण ना. अ काहीतरी विटमिन भेटा न्यट्रिंट् भेटा म्हणून आपण लहान मुलांना काय करतो. अ कुठल्याही भाज्या म्हणा किंवा अजून काय बीट म्हणा गाजर. जर महना किव्हा भरपूर काही जस कॉर्न सांगितलं तु तर ते आपण वेगवेगळ्या ह्याच्यात ट्राय करत असतो तर नक्कीच म्हणजे कधी कधी त्यांना असं खायला आवडत नसेल तर आपण पराठा वगैरे बनवून म्हणा किंवा मग काहीतरी असं कशात तरी मिक्स करून आपण ते त्यांना देत असतो तर ताशा वेळेला त्यांना ते समजून नाही येत आणि ते आवडीने खातात मग.
आवडीने खातात. आता हे काय भाज्या म्हटली पालक वगैरे ते तर मुला कधी असे खातात का आपण साधी भाजी केली तर. च नाही खाल्लंजात मग ते पालक. पुरी करावी लागते आणि मला पण आवडते पालकपुरी तशी म्हटलं तर छान लागते पालकपुरी. आणि डब्याला पण घेतले तरी मुलांना दिली तरी छान वाटत आणि ते मिळायचे ते प्रोटीन वगैरे काय ते मिळतं सगळं. मग असे प्रकार शोधावे लागतात पूर्वी एवढे प्रकार कार म्हणजे माझ्या लहानपणी तर मला आठवत पण नाही आपली आई साधी भाजी चपाती करायची. तेच खाल्लं जायचं पण आता आपल्या पण आवडी बदलल्यात ते सुरवातीला म्हटल तस झालय खाण्याच्या आणि ते नाही खाल्लंना. थोड्या दिवसाांनी खावसच वाटतं.
हो बरोबर आहे.
चालेल ठीक आहे.
तर हो.
ओके हो चालेल ठेव हा बाय बाय ठीक.